हा हॅलो बोला की काय करायलाय.
काय नाही बघा बसलय तेच म्हंटलं आता वेळ हाय थोडा म्हंटल फोन तरी कराव.
हा जेवणाला यात्रेला.
नाही उद्याये उद्या आज आज आलो इकड हा.
हा हा.
तुमचं काय घरातलं आवरलं.
होय आताच आलो बघा, चहा पिऊन झाला.
हा हा.
होय मुलं आली शाळेतून?
होय आली साडेपाच ला येतात.
हा हा.
आम्ही पण आता लोटून तेन काढून झालं.
होय.
म्हटलं स्वयंपाक करायचा आहे.
हम्म.
तुमचं आवरलं?
होय- होय.
हिकडं आलाय व्हय इचलकरंजा.
नाय बाय तिकडं नाय आलो.
हम्म.
हितचं हाय, आमच्या गावाजवळच गाव आहे तिथं आलोय.
हा तिथं कोण आहे?
इथं मिस्टरांची आत्या
हा ते मध्ये आलतीत ते व्हय.
हा . होय होय बरं आहे बघा तुमचंच काय चालय.
आमचं पण आहे चालूच आहे. पाऊस हाय?
नाही नाही पाऊस नाही अजिबात नाही पाऊस वातावरण आहे. हो हो इकडं पण नाही वातावरण हाय पावसाचा पण पाऊस काय पडत नाही.
होय तिकडच कुठलं पडायलाय बघा की .
बघा कि इकडं वातावरण तेवढं होतय गार थंडी तेन वाजाय लागली.
होय.
पण पाऊस काय पडना.
पाऊस पाहिजे आधी पिकांना.
आणि पाऊस पडना सकाळी वा सकाळी आलेला थोडा पाऊस मला वाटला आता येतोय काय पाऊस म्हणून पण काय आला नाही हाहा.
होय -होय ते काय ऋतूच काय कळत
होय तर आता जरा उगवताना पडलंय कि नाही जरा हे होते म्हणजे आताच वळून निघालंय की काय.
होय उगवत आता मेन पावसाची आता गरज आहे ना.
होय.
परत जरी प पडला तरी पण ते एकदम आता पावसाळा आता कसा पाऊस एकदा पडायला चालू झालं की ते पीक येऊ पण देणार नाही असं प पडतोय पाऊस अशी अवस्था होतेय मग त्यात कस थोडा -थोडा जरी पडत गेला तरी पण चालतय ओ मग एकदमच पडला की मग ते कसं त्या पिकांना मार बसतोय.
मा हो
होय पिकांचं नुकसान होतंय ना.
होय चहा तीन झाला.
हो -हो झाला बाबा चहा.
हम्म पोरगी काय करायला.
मोबाईल घेवुन बसले नव्हे.
आत्ताच्या मुलांना नुसता मोबाईल पाहिजे.
होय -होय मोबाईल शिवाय काय जेवण पण जात नाही त्यात कसं आम्ही बाहेर असल्यामुळे जर पाहुण्यांच्यात असल्यामुळ मला काय बोलता पण येत नाही येणार ना.
होयं
त्यांच्यामुळे जरां जास्तंचं हे करतांत पोरं
हम्मं मंग तिकडंचे कोणं आल्यांत मम्मी ते तुमं नाहीं
नाहीं नाहीं तिकडंची कोणं नाहींत एवढां लांब कशांला येतांत
होयं
येऊंन जाणं पणं होतं नाहीं नां
हम्मं मोठे असते यांत्रा
असते म्हणजे कसं घरोघरी बँकर तेन असतंय नां
हां
त्यांत कसं सकाळंपासून अजूंन ते पाणी पणं पिलो नाहीं त्यांच्यामुळे लयंच कसं तरं वाटां लागलंय
होयं पाणी सुद्धां पेतं नाहींसा
नाहीं नाहीं हां उपवांस लंय कंडक असतोय
हो ह्यां देवीचंच करतांय बरं
नाहीं नाहीं नाहीं त्यां देवाचं नसतंय
हम्मं
आमच्या तिथं दाऊंल मलिक हायं
हां हां
त्यां देवाचं
हम्मं हम्मं
हम्मं
पाणी तरं पिलां तरं कायं तरं वाटतं नाहीं पाणी नाहीं कायं नाहीं दिवसंभर म्हणलं ते रोज केल्यां वाणीचं की
हां मं ते रोज ती चां रोजां चं हांय
रोजां चं आहे होयं
हां रोजां चं हांय त्यांला पाणी पणं घ्यायचं नसतंय थुमकी पणं गिळांयची नसते तोंडाला एकदंम कोरडं पडल्यांसारखं झालं
होयं दिवसंभर आम्हां एक एक तरं दोन मिनिटां कसं तरं होते पाणी नाहीं येरलं
होयं
आणि कायं चाललंय
लंय हे वांटाया लागलंय आंता जसं जसं ते दिवसं आंता संध्याकांळी
हां जेवायचं
हम्मं हम्मं संध्याकांळी सोडायचं ते जसं जसं ते संध्याकांळ होईल तसं जास्तं चं त्रासं होतोय
होयं किती ह्यां महिन्यांत चार गुरुवार कां
होयं ह्यां महिन्यांत चार गुरुवार
हम्मं
हम्मं
हेपां करतं
कायं नाहीं बघां तुमच्यांकडेचं
स्वयंपाक तेन करत असतील.
आ,
स्वयंपाक म्हणला त्यांचा करत असतील की,
होय होय स्वयंपाक अजून त्यांच ज जनावरांच चालू आहे.
होय जनावर आहेत वाटतं.
होय त्यांच्यातुपरवरात ते जनावर राहाला लागल्यात नाव.
हा हा, शेती असते.
हो हो, शेती हाय इकडं जनावर पण भरपूर आहेत.
हम्म,
मग त्यांच झालं की, मग करतील कि, स्वयंपाक.
होय शेती असलं कि, जनावर. करायला काय आहे तुमच्या आहेतच जनावरवर.
नाही नाही आमची नाही इथे हितच मी जा पाहुण्यांच्या आलोय की नाही त्यांचे जणव''--''
हम हम, तुम्ही पण करशील का नाय काय तर म हे वैर्यांच्या तेन नुकसान.
होय होय करायच म्हणायला लागल आता बघूया.
तेवढंच काय तर घरच्या पुुरत दूध हे होतय.
होय होय तेवढं हाय.
ते वैरण तेन असते ते विकताय काय.
होय होय. हम्म, चालेल चालेल अजून थोड्या वेळाने करू काय.
बरबर चालेल.